ते दरवाज्याून जायचं किर अस किती असते ना पंध जण मिी काहीोक नाही पंधराजण पुढेण सात दडजण माणसं हो मगार ब बर मग ह पिझ्झा पिझ्झा खातते मला तेवढच नाही पिझजाि कसत असत र नसलेलं टमाट्याचं का नाही काय बर असतत पिझ्झा राहायचा आणि बर कर बरबेर काय त्या
ब
ते शिवाय भाकरीे तुकड ते ते जास्त आवडत र मी होतो कि वर्षभर खर तु इकडे जात अ ठकच म्हण म सा काळी साड्यांनूला त देई दे काल तरर नाही देऊ पिल बर कस्मर होत ख तुझी कस्टमर आता अलीकडे आले आता नसेल पाहिले स बर तशा पुढचमला ह टक इे जा ना सजीक होय बन पण हेच बनिते का त्याला येत नाही का ला ट अलग केज आपण च चड लका रो रो रोज मतो रोड रोड संपला मणसे मणच्या प अडीचशे तीनशे रुपये ल एक अडीचशे तीनशे रुपये ल एक आठशे तीनशे मका आ ती असस्ती बी असस्ती त्याची चचीज ती त्याची मूळ की नाही हो खाऊच वाटत नाहीत तेल असतय. ते असंच टाकलं तर खाऊच वाटत नाही हो मला. त्या मग वास अ होय, हॅलो म्हटणाच असायच, हॅलो आ काल चाल तो काप कालि हम् आपण हता बसले. हॅलो
बोला
हम्म.
मग आता रानात पीख हाय म्हणतात पाऊस पडला असंल कि.
त चार प्लेट अस पड पडलं कास पड दोन तीन चार असतात.
मग ते काय माथरा बितर झालं नाही नव.
नाही नाही आज पेरलाच नाही पावसाची वाट बघत होता आज तर आलाय. आता उद्या त्याला पिरायचे मार्केट
ते ऊस आहे सोयाबीन आहे.
उसा्याला काय होत उसााला उलट पाणी किती ल उसा्याच्या राहत पाणी गुडग्या इतक थांब तर उसाला काय होत नाही.
पुना सोयाबीन लावलय.
माळाला कुठं बोरच पाणी असतय की थोडं थोड त्याला काय नाही एवढ यंदा पाऊस नाही पडल्याला रानातून असं बाहेर पाणी पडलं पाहिजे तर पाऊस म्हणायचं त्याला तू का एवढ्यावरणं माहितेय. तुम्ही दया दहा दहा हजार रुपये वाटून आता हे कसं हो अ धान्य असतय उगवलेलं बारीक बारीक रोप त्याला पौष्टिक फक्त झालेला आहे हे आता सध्या. टेबल बिबल हम्म ए सी बसवाय लागतोय.
मग माळावर पण नेणार आहेत की काय बायकच का?
हा खायपुरतेच लावलेलं आहे. घरच्या घरीच. लापून लागला. कुठं पोलिस स्टेशनला. लागला. एकशे बारा. पोलिस स्टेशनला लावलास फोन? हं.
काय नाही बोला. बोला.
तुला म्हणलं नाय पाण्यात पडलाय मोबाईल. काय बघायले? मोबाईल जाऊन नीटकरून आण ती लागायच हाय पोलीस स्टेशनला फोन. उचला उचलाव लागतोय का फोन? म त्यानं केलं नव्हत काय. हुं गुजरातला लावला होता फोन पोलिस स्टेशनला शंभर दाबलोय. फोन वर बोलाय पेक्षा व्हिडिओ कॉल वर बोलय नाल रुप तेन चेक केलं धारशेच दिसायच. बिंबडी दिसायच बिंबडी पु दहाश कोणाला दहा पु बिंबडी पोलीस स्टेशन पुन्हा गावात पोलीस गाडी कुणाला लई काय झाल ना बर पूर्ण नाव फिव्ह मिलाडीच सगळं हेज झेल. हो अस का नाही. होय कधी, वर्ष झालं आसन. बोलू बोलू दोघंजण मारत हुती म्हण, अंगावर अशी केसांवर उभा राहत हुती, होय. पर मंग.. हा बर ट्रॅक्टर मागितला का तुला? मला कसं त्या आतीच्या पोरामुळे माहित झालय. आमच्या आत्याच्या पोरावर केस आहेती तेच्यामुळे मला माहित झालं... हा.. हा.. हा हॅलो हॅलो... उलु लू लू
जरा पेरणीच विषय राहिला तो मग माळव काय काय लावलाय?
पाच मिनिट फक्त राहिले थांब... दहा चाळीस झाले का? पाच मिनिट राहिल्यात माझी माळव मिरच्या हायत्या, टमाट्याची झाडं हायती,.. मग मला काय सांगनास ते तुला फोन कुणाला करतो तू? मला पिल्याला कराव लागते फोन तुम्हालाच करतो की. ह जी अँप मध्ये हाय तेलाच कराव लागतोय
त्या अनुज ला काढ म्हणून सांगा की?
सांगतो, सांगतो अनेकदा सांगतो? सकाळी बराबर साडेचार ला जाग येती. करेक्ट साडे सातला मुले मग नऊ न साडे नऊ या आपुन थांब, उद्या संध्याकाळी करू, उद्या संध्याकाळी क. खातं कसल लागतय म्हजे बँकेच कुठल्या एस बी आय पोस्टच ल्या चालतंय की पोस्टा च हूं. आता नको, ब्यालेंस संपला माझा सगळा न्हाय ऊद्या ऊद्या.
हॉटस्पॉट घेऊन काढा म्हणजे उद्या चालू होईल हो.
कडू आन हिकडं हॉटस्पॉट जोडू. बराबर उ
बर राहूदे आज म्हुहूर्ता नाही त्याजा फोन ला
हम अय झोपा की सकाळी जग येती का? व मग आणी.
तीन कॉल झाले का चार.
तिसरा चालू हाय.
हम्. हम्म.
हम्म. सकाळी डीरीत जायचय कामच झाडाय गेलं असत परसच. म आज तर साडेसात ला उठलं तर. आज सगळं गीराईक राहुल्या कड दे पाय हीकडेकडे हूं जाऊ, कोण हाय राहुल्या. रूपा ना रुपया घेतंय पण पाचशे रुपय खरचत न्हाय कदीच.
पिल्ल्याकडे जाय की आता जा.
ह ह. आता जागा गीतली का मग, हा बोलकी आता आमाला कुठसतय.
म दुसरा कॉल परत लाऊन बोलत बोलत जावा म्हणा की त्यांना
नाही नाही देईलोग त्याला दुसर कॉल करणार आहेस का. नाही का मग हीच बोलत जा संपुदे. ह हा हाय सोबत तोपर्यंत जातो आमी.
हा हॅलो. हॅलो काय काय केलय शेतात.
शतात आता तर काहीच नाही अजून. पावसाची वाट बागाय लागलोय.
पाऊस पडलाय वाडत ना.
एवढ्या पावसानं काय होतय लय मोठा पाऊस लागतोय त्याला.
रान भिजलंय का नाही.
थोडं भिजलंय पेंडवलतय, पेंडवलतय म्हणजे वरचा वरच.
हा हा हा. पेरा कायतरी आता.
हम.
आता कायतरी पेरा म्हणल परत.
पेर्ताणी मुगाची शांग खाता का.
होय होय खातोय कि केरलाय काय.
पेरावं.
ते वांगी पांढरी लावल्यात काय.
पांढरी वांगे नाहत.
बर मग ते होत्या तच. त्याच्यात बी करा की तयार
ह स का तसच करावं लागलं तंग राहेत हम्म,, ह, असं आहे का.
हम्म झाऽल,, मग आणि जेवण झालं.
झाला बघा आल्या आल्या जेवलो आज लवकर आलतो ना नव वाजता आलतो बरोबर, पावणे नव, साडे आठच्या आसपास
होय
हम् ह ह् हम्म
हम्म काय नाइ म, निवांत
तन
बोला की,, हम्.
ह्
हॅल, हॅलो उललुलू मेेरे मित्र
म्हणजे घर लावगयला लोक बाहेर तर फॅन लावलाय बोळात
बरबलाच
हम्म
जोप घर आता, थंड वाजाय लागली
पावनला
हम्म
झोपाव म्हणलं भाईर आजच्या दिवस